हा मॅडम तुमच काय करताय? काही आज आम्ही एक नवीन रेसिपी ट्राय करतोय. कोणती? हॅलो सांगा लवकर तुमची रेसिपी.
हॅलो. हो सांगा ना काहीतरी कांद्याची भजी काहीतरी बोलत नाही ते. बोला लवकर म्हणजे मग आम्हाला समजेल का तुम्ही काहीतरी ऐकता किंवा बोलताय.
हो सांगते हा.
खिचडी बनवतोय आम्ही आज हा का.
सोयाबीन खिचडी.
चांगलंय ना मग कशी बनवतात सांगा आता?
अरे. अरे सांग ना तू जशी खिचडी बनवते तसंच सांग. तांदूळ घ्यायचे तांदूळ घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये जो काही भाजीपाला टाकायचा आहे तो घ्यायचा सोयाबीन गरम पाण्यात भिजवून घ्यायचे.
हे दुसरं मी तुम्हाला ना आमच्या घरी बनतेय पनीर बुर्जी त्याची रेसिपी सांगतो तोपर्यंत तुम्ही तुमची तयारी करा. पनीर भुर्जी एकदम सोप सोपी असते दहा मिनिटं लागतात तिला. तयार व्हायला पण एक चवदार आणि पौष्टिक रेसिपी कांदा, टोमॅटो, मसाले, कुसकरलेले पनीर परतून ही भाजी बनवली जाते. हि गरमागरम भुर्जी आणि चपाती किंवा पराठा किंवा पावासोबत खायला अतिशय उत्तम लागतं.
अच्छा.
ही पाय ना कशी मकडते. हा त्याच्यासाठी काय काय लागतं माहितीय का? पनीर सर्वात महत्त्वाचे अ जवळपास अ पाव किलो घेऊन टाकायचे हम्म अ तेल किंवा बटर तेल आणि बटर दोन्ही असलं तर लय भारी पण तेल किंवा बटर जरी असला तरी दोघांपैकी एक कोणताही असला तरी मग होऊ शकतो पण जिरे, कांदा, हिरवी मिरची
आले लसूण टोमॅटो आणि सुकी मसाले जास्त म्हणजे हळद लाल तिखट, धनेपूड हा हा.. गरम मसाला असेल तर भारी घर नाही तर घरी बनवलेला असेल ना एखादा मसाला हम तो सुद्धा चालू शकतो हा ह मीठ तर कॉमनच कोथिंबीर हम् हम्
ह हेब जे पनीर असत ना? ते हातानी कुसकरलेलं पाहिजे हा आणि त्याच्यानंतर कांदा असतो ना एक मोठा कांदा घेत घ्यायचा त्याला बारीक चिरून घ्यायच एकदम तसंच हिरवी ना मिरची घ्यायची एक दोन मिरच्या घ्यायच्या जर तिखट तुम्हाला किती लागतं त्याच्यावर बघायचं बरं का? एक किंवा दोन मस्त बारीक चिरून घ्यायचे एकदम मग आलं वरच त्याच्याच सर्व काढून घ्यायचं लसूण सोलून घ्यायचं चा तर त्याची दोघांची ना एक एक चम्मच भर हाय ना पेस्ट बनवायची
हम्म.
टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा त्याच्यामध्ये हळद आहे ना अ असं नाही का एवढं एवढंस पाव चमचा म्हणता येई नाही का तेवढा हळद घ्यायची अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं जर जास्तच - जास्त तिखट असेल तर
आणि तिखट असेल ना ते एक चमच टाक दीड चमच टाकायचं ठीक आहे. अर्धा चमचा धनेपूड टाकायचे.
गरम मसाला किंवा घरचा मसाला असेल ना काही पण तो अर्धा चमचा टाकायचा. मीठ आहे ना चवी नुसार ठेवायचं आपलं जसं असेल तसं आणि कोथंबीर आपली बारीक चिरलेली. ठीके! आता आपण पहिले आपण कसं काम करायचं ते शिकू. तु म्हणजे एकदम त तुला येत जरी म्हणजे तू कधी किचन मध्ये जरी नसेल गेली ना तरी मी तुला समजून सांगतो कसं करायचं त्याच कढई घ्यायची कढई गॅसवर गरम करायला ठेवायची, जास्त मोठा गॅस नाही करायचा मिडीयम मिडल मध्ये मिडल मध्ये ठेवायचा गॅस त्याच्यामध्ये ना तेल टाकायचं तेल किती टाकशील? किती? दोन चमचे तेल टाकायचं.
ठीक आहे.
ठीक आहे. आणि अ त्याच्यातच बटर टाकलं बटर असेल इथ बटन टाकलं तरी चालतं त्यात थोडेसे ना जिरे टाकायचे आणि म आपली जी मिरची असते ना मी का क ठेवलेली होती आपण एक दोन चमच एक दोन मिरच्या तर त्या मिरच्या आहे ना टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये
हम् हम्.
ते टाकल्या का लगेच त्याच्या बरोबर आहे ना आपण चिरलेला जो बारीक कांदा आहे ना तो पण टाकून घ्यायचा आणि त्याला होऊ द्यायचं थोडंसं आहे ना थोडंसं मीठ टाकून द्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे कांद्यामध्ये जरा अ फोडणीला कांदा टाकला ना त्याच्यात जर मीठ टाकलं तर कांदा लवकर प काय म्हणतो परतला जातो. तर तो गुलाबी होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा. मग त्याच्यात आहे ना
त्याच्या ते ना. मग आले लसणाची पेस्ट असते ना हा ती टाकायची. आणि आले लसणाचा कच्ची कच्चा वास असतो काय हा. तो निघून जाईपर्यंत त्याला ना मस्त एक मिनिट दोन मिनिट आहे ना हा परतून घ्यायचं.
मग त्याच्यानंतर मग मग टमॅटो टाकायचे टमॅटो टाकल्यानंतर ते पण मऊ होईपर्यंत हेणा फिरवत राहायचं. ची त्याला. मग तेवढं ते मऊ झाले समजा किंवा थोडसे शेंगदाणे नरम पडले असं वाटलं
मग त्याच्यामध्ये
हळद टाकायची लाल तिखट टाकायचं धनेपुड टाकायची. मग गरम मसाला पण टाकायचा आणि परत तो आपण अगोदर थोडसं मीठ टाकलेलं असत. थोडंसं परत मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार बघून घ्यायचं किती किती आणि चांगला मसाला परतून घ्यायचा. असं परत परतत असतानाच हेना जोपर्यंत त्याल ते तयार झालेल्या. हा पदार्थाला जोपर्यंत तेल सुटत नाही ना असं डोळ्याला लगेच आपल्याला दिसून येतं ते. तेल सुटलंय म्हणून तोपर्यंत मस्त चांगलं परतून घ्यायचं. मग आता काय करायचं एवढं पनीर तेल सुटलं वगैरे असलं का त्याला दहा पाच दहा मिनिटे लागतात. बरं का अस म्हणजे वेळ लागतो त्याला व्यवस्थित व्हायला.
मग त्याचेत आहे ना.
पनीर टाकायचं ते कुसकरलेलं पनीर नाही का मसाल्यामध्ये टाकल्यावर ना सर्व मिश्रण आहे ना जे तयार झालेलं ते मस्त एकजीव करायचं वरतून खाली खालून वरती इकडून तिकड तिकडून इकडं. सर्व करून घ्यायचं.
हा हा मग त्याला आहे ना मंद आपण मिडल मध्ये ठेवलेलं आहे ना. हा आता.
गॅस थोडा कमी कू क करायचा. आणि दोन ते तीन मिनिट मस्त त्याच्यावर जाखण झाकण ठेवून येे ना. वाफ येऊ द्यायची. जास्त वेळ शिजवायच नाही नाही तर मग ये ना ते पनीर आहे ना रब्बर बनवून जात बर. ओके.
ठीक आहे. कस?
अं एका डीश मध्ये ते काढून घ्यायचं, त्याच्यावर आहे ना चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि पाव जो असतो ना, पाव मस्त बटर बिटर मध्ये असं करून ठेवायच, असं ना समोरच्याला जर भूक जर नसेल ना
त्याला सुद्धा भूक लागेल नाही, अशी रेसिपी कशी वाटली रेसिपी? खूप सुंदर होती, तोंडाला पाणीच सुटलं. एक सोयाबीन, सोयाबीनच काय सांग होती गं मसाला मसाले भात, आता एवढ अवघड अवघड बनवतो माहितीय का? अजून मग सांग मग, तुला काही जमतें का नाही तुला काही? हो जमता ना, आत्ताच नुकताच मी शिकायला लागले ना म्हणून
सांगतो बरं, म त एकदम शॉर्टकट मध्ये सांग मला कि मसाले भात, सोया खिचडी याच्यासाठी आपल्याला एक कप तांदूळ घ्यायचाय, स्वच्छ धुतलेला. सोयाबीन लागतील एक ते दोन कप आपल्याला हवेत तेवढे. मूगडाळ किंवा मसूर डाळ अर्धा कप आणि फोडणीसाठी आपल्याला मग तेल किंवा तूप दोन, तीन चमचे जिरे, मोहरी तमालपत्र, कांदा एक मोठा अं बारीक चिरलेला, आलं, लसूण पेस्ट, एक टेबल स्पून हिरव्या मिरच्या दोन आणि आपल्याला उभ्या चिरायचे आहे, मिश्र भाज्या एक कप अं गाजर, मटार, बटाटे किंवा फरस बी. फरस बी ऑप्शनले, आपल्याकडे असेल तर
आणि मग इतर मसाले जस आपल्याला हळद, लाल तिखट, गरम मसाला मीठ आणि अं पाणी कोथिंबीर या गोष्टी लागतील. हो, सांगते हा.
मग आपल्याला
मग आपल्याला अं कुकरमध्ये अं गरम करून तेल टाकायचंय. तेल किंवा तूप आपल्याकडे जे काही उपलब्ध असेल मग त्याच्यामध्ये आपल्याला पहिले जिरे, मोहरी टाकून ती चांगली तडतडू द्यायची आहे. आणि जी जिरे, मोहरी तडतडले का मग आपल्याला त्याच्यात कांदा आपण अद्रक, लसण पेस्ट घेतलेली ती टाकायची आहे. मग बारीक चिरलेला कांदा आणि त्या ज्या पालेभाज्या घेतल्याय त्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहे. मगनंतर
कांदा चांगला शिजला, कि म आपल्याला मसाले
सो, सोयाबीन टाकायची.
म सोयाबीन चांगली परतावून द्यायची म आपल्याला
मसाले टाकायचे सगळे, मसाले टाक त्यानंतर मग परतवून घ्यायचे चांगले, मग आपल्याला वाफ हा, धुतलेले तांदूळ टाकायचे त्यात. मग परत एकदा परतवून घ्यायचं.
मग आपल्याला दोन ग्लास
पाणी टाकायचं
हा मग आपल्याला कुकर झाक
लावायचंय आणि चा तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या.
म, सीट्टी अ, झाली कि दोन ते तीन चार शिट्ट्या झाल्या कि मग थोडा कुकर गार होऊ द्यायचा. आणि मग गरम भात शान करायचा. कोथंबीर टाकून.
मी ते हम्म मी करून पाहिल.
हो नक्की, अर्धा कळालाय आम्हाला, अर्धा डोकयावरून गेलं. थोडं तू पण तयारीत राह, किती कसं बनवायला पाहिजे कसं. हो, ठीक आहे, ठीक आहे. हम्म